आवाज येतोय का?
ये तुला पन काउंटिंग पडलय
काय ते?
अ किती सेकंद आहे ते
काय म्हणालीस
तुला पण पडलंय काय
काय तर
आता कॉल सुरू आहे की नाही आता ज एकवीस सेकंड झालेय ते तुला दिसालय सोनी ला मी केलतं का नई?
तू केलतीस नव तिला? काय माहीत तिचं काय तिच्या कुठून लाग ना बहुतेक काहीतरी कॉल तेच ती ती मला पण लावाय लागलेली मला पण लावत होती लागत नव्हता बोली
फोन ठेवला तर चालतंय
पाच मिनिटं तरी काय करतेस?
हो, बाकी काय चाललंय?
कितीला बंद झाल्यात?
बाकी काय चाललंय ग?
काही नाही ते लय काल नाही आमच निघत नाही मग पंधरा दिवसान आमच काका कागदं देणार म्हणं
मग घे ना, असं पण अजून ऍडमिशन चालू व्हायला लेट आहे, टाइम आहे ना, जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत चालू. होय ऍडमिशन
जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणाल्यात.
लास्ट च्या, लास्ट च्या, आता ते कॅपराऊंड चालू होतील ऍडमिशन प्रोसस जूनच्या शेवटच्या आठवड्यात येत्या
हां हां मग ऍडमिशन ला लागतय नव
हां
मग नसलं तर चालतंय
त्यांना टोकन दाखवलस, तरी तोपर्यंत जर मागितलंच तर,
हो बोललेली
कुठं घेणार आहेस? कुठं घेणार आहेस ऍडमिशन?
फायबर आय टी, ति केटी एवढं तर माहित आहे व्हय, यातलं कुठला आता मिळेल तिथ.
काय झालं?
नाय अजून टाकायच.
टाकायचंय पाहिली पण आणि वैशी
वैशीच पाहिल अजून काय म्हटले नाही ती नाही म्हण का आपण म्हला तीन समिती की चल म्हणालंय बघू आता.
बघायच टाकून भेटेल तिथे भेटेल.
अ काय नंबर
टाकायचं तिथं कुठ तर सगळीकडेच टाकून बघायचं भेटेल ते भेटेल आता. जरी विचाराय तुला सायबरला च् पाहिजेल हेना? मग के आयटीला पाहिजे. तिथं वी विचरायच जरा होणार असलं तर जरा काय. प्राय प्रायवेट आहे काय ते?
मरबट कोड
प्रायव्हेट आहे का गवर्नमेंट आहे बघायचं ना.
प्रायव्हेट चांगलं काय गव्हर्नमेंट?
प्रायवेट मधन कसं त्यांनी पैसे घेतले तर फी माफ होत नाही ग.
हम्
गव्हर्नमेंटच कसं जरा फोडून फी येते ना आपल्या कड.
बघायचं टाकून सगळीकड होईल तर होईल.
जास्त असतात ना म्हणजे आपल्याला किती पण टाकायच कॉलेज मागून
हा तसं काही नाही आपल्यावर असतें ते तुला टाक किती टाक.
ह का
हम् तेच मार्क कमी आहेत ग त्यामुळे सगळा घोळ झालाय ना.
ल ग सगळ
मग काय त्याच्या मूळ झाले मार्कांवर गेले सगळ आता.
पस
ती सृष्टी फडतरे ग.
हा हा अ एवढ पडले व्हय?
हम
आय आय आय असा अभ्यास केलता का तिनं. नाहीत आपण आरदी पण नाही ते.
काय म्हणलीस त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच चांगलेत बै ती वेदिका, अक्षदा त्याना सगळ्यांनाच
व
हम्म नव्वद पर्यंत, नव्वद प्लसच आहेत त्या सगळ्या अभ्यास कसा केलता काय माहित?
म बला म्हत ना आहे
होय बघ की, आहे बाई चांगलेच जरा, आ
ना चावऱ्यांनव की बॉनव्ह आहेत तिला
आ
हो
त्याचं कस त्यांनी आता पोलीस भरतीच त्यांनी ट्राय करत्यात ना त्यामुळे जरा त्यांना माहित असते काय, कसं
हम्म आणि आपल्यातनं कुणाला जास्तये
काय तवाचं झालं ते झालं रिझल्ट तेन कधी देणार आहेत काय दाखला एक आणि परत रिझल्ट काढून परत दाखला आणि काढला.
त्याला आणि पैसे किती घेतात काय माहित बाई टाक काढाय
किती घेतात गं मग
सा किती घेत्यात आठशे -नऊशे तरी होय
पैसे टाकल्यात
हो द्यायलाच लागत्यात मग तूला दाखला पाहिजे असल्यावर
फायदा हाय कि गं मग यांचा आपल्या वाढत होय
केय
कोण खिडकी दिलीच नाही वाढत, आम्ही देणार होत खर कोन द्या आणि
हम्म
तिथ रिक्षा आहे अं
काय ते
काय
माझं व्हयं माझं मुंबईलाच घेणार आहे मी आता भेटल ते भेटल टाकणार मी पण चार- पाच
पदव्याची
काय म्हटंलीस
जवळ जवळची टाकणार.
हा जवळ जवळची जरा चांगली लांब लांब असली तर म्हणजे अशी जवळच एका तासावर अशी तेन जरा
आता तू कुठं आयस.
आता मी गावाला आले की काल तिकडच हुतो मी इचकरंजीला आता पा काल आलोय मी हम्म‌् तुमाला ई डब्ल्यू एस लागत नाही ना?
नाई ई डब्ल्यू एस नई लागत कास्ट कास्टमध्ये आय गं तिज्यामुळ लाग खरं आता आता ई डब्ल्यू एस पण चालत नई म्हणूया की त्यांना
म्हणाय लागल्यात म काय म्हणत्यात.
काय हाय?
एस सी बिस्सी काय तरी पाहिजे म्हणी ते
मग आता हॅलो
हा म तेच की पायलि पण मला तेच सांगितली. एस सी बीस्सि चालतय म्हणून
आडली काय
पायलीन मला सांगितली गं ई डब्ल्यू स आता निघणा झालय एस सी बीस्सि मधनच काढाय लागतय.
म ती काडाय सुरू केल्या क नई पायली?
मी टाकलोय की मी उत्पन्नाचा टाकलोय, आता ई डब्ल्यू एस पण टाकलोय, आता कधी देतोय काय महीत
ता ई डब्लू एस एस सी बी सी काढाय येत नई. ई डब्ल्यू एस घेणात वाडत कॉलेज म
मी दिलय. टी डब्ल्यू एस निगल आ तर तो म्हणला थोड्या दिवसात देतो काड बगतो की विचारल पाहिजे. ई डब्ल्यू एस आणि एस सी बीस्सि तेच गं. फक्त तेनि आता ई डब्ल्यू एस दिना झाल्यात. ती एस सी बीस्सि मधन ई डब्ल्यू एस काडून द्यायल्यात असं आय कायतरी ते
हा म ते ई डब्ल्यू एस निघना वाडत आणि ते काढायल सांगाल्यात. हू हू
सांगायल्यात तस
सोनी काय हुणाराय
आणलीस?
ती केवढं फोन कराल्या
सोनी करायलाय व्हय
म्हण